हॅलो हा आवाज येतोय?
हो हो येतोय बोला.
हा बोला की काय करालाय.
काय नाही.
हा हा.
हम्म झालं आताच फराळाचं.
हम्म हम्म.
तुमचं झालं का?
झालंय.
अच्छा-
हम् हम्म.
ह काय केलं आज आषाढी एकादशीच?
आज व्हय फराळ फराळ आंबा खाल्लो.
हम.
हम्म हम्.
काय बनवलं आज नवीन रेसिपी?
आज काय उपवास आणि काय बनवायच?
नवीन रेसिपी बनवता येतात नव्ह उपवासच्या
उपवासाचं काय नाही बनवलं उपवासाचं काय नाही बनवलं कारण कोण खाणार खिचडी जास्तीत जास्त खातात न उपवासला आमच्यात. आमच्यात. तेच्यामुळे काय बनवलं नाही, हा हा तेच्या मूळ काय बनवलं नाही. हम तुम्ही काय बनवलं?
आम्ही भगरीचा डोसा बनवला.
हा. हा
वरईचे तांदूळ असतात ना.
हा हा त्याचा हा हा. चांगले होतात हम्म.
हम्म म्हणजे वरईचे पीठ काढून घेतलं.
म्हणजे शिजवून?
नाही नुसतं भाजून त्याचं पीठ भाजून हम्म पावडर करून घेतली. नंतर त्याला बिजू घातलं,
हा किती वेळ भीजत घातला?
असं काही नाही एक दीड तास.
हा हा चालतय.
हा चालतं, मग त्याच्यानंतर बिजलेला साबुदाणा असतो ना त्यास मिक्सर मध्ये बारीक केलं त्याला भिजलेल्या शाबुदाना मिरची टाकून
हा हा.
मग ते त्याच्यात टाकलं मग मीठ थोडं मीठ आणि मिरची ती. बास येवढच तूप लावून तव्यावरती केल.
हा हा हा.
हम्म हम्म छान होतं.
आप्पे पण आप्पे पण होतात काय त्याचंच?
हो होतात ना त्याच पीठाचे थोडं घट्ट पीठ करायचं.
हां हां.
हम्म आप्पे पण होतात.
हम्म हा हा. एकच मिनिट ह, मम्मी संगीता काकू फोन करल्यात बग.
हॅलो.
हा बोला.
हा बोला.
हम्म. पूजा मंदिरामध्ये जाता का विठ्ठल मंदिरात?
विठ्ठल मंदिरात आमच्या गाव गावात हाय परंतु गेलो नो आज. वेळ मिळाला नाही हा पाऊस नाही नाही नाही ऊन पडलंय दुपारी थोडा पडला मुळ बारीक होता, त्याच्यानंतर काय पडलाच नाही आज दिवसभरात पाऊस नाहीच आहे.
म आज नाही एवढा पाऊस.
होय नाही हाय.
हम्.
. एकादस क क हे कायमचा करता काय? हा एकच केलाय?
नाही नाही नेहमीच असतात आम्हाला. म्हणजे दोन्ही पंधरा म्हणजे महिन्यात दोन असतात. माझ्या दोन्ही पण असतात. पंधरा दिवसाला एक. हम्म. हम.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
म का ती एकादशी आसती.
हम्म हम्म.
हुंम्म. तुमच्या काय आजून?
काय नाही बघा टास्क तर पूर्ण झाल्यात?
नाही ना. खूप राहिलेत अजून, भरपूर राहिलेत.
होय. हा हा.
पूर्ण करायचे सांगितलेत पण आता एवढं कोण भेटलं पाहिजे ना.
होय, बरोबर होय. बरोबर आहे, आम्हाला पण उद्यापर्यंत पूर्ण करा म्हंटल्यात, बघूया आता पूर्ण होतात काय?
तुमचा किती राहिला?
आमचे पण भरपूर झालेत, म्हणजे आता आले बुधवारी आल्यात माझं टास्कं, मग मी बघितले नव्हते. ते गुरुवारी बघितले.
हम्म.
हुंम्म, तुमच्या कधी आल्यात?
माझा खूप दिवस झाले म्हणजे महिना होऊन गेला त्याला, परंतु मी बघितलंच नव्हते. म्हणजे मला माहित नव्हतं ना ते. नंतर त्या त्या ग्रुप वर आपण करून ठेवलं होत, टास्क आले होते, पण मी काही बघितलंच नाही. आता आठ दिवसांपूर्वी बघितलेय, आता झालेत म्हणजे जवळजवळ. ह सहा सात हजार सेकंद झालेत.
सा हा हा हा. झाल्यात की, एकूण किती कॉल झाल्यात मग?
त्याच्यामधले भरपूर कॉल झालेत, म्हणजे मोजले नाहीत मी कॉल, त्यात काही काही कॉल झिरो गेलेत ना, म्हणजे रेंजचे नेटवर्क इश्यू वगैरे.
हां, माझ्यात पण दोन तीन कॉल इशू गेल्यात. रिजेक्ट झाल्यात ते कॉल. हम्, काल रात्री फोन करायचा मेसेज केलता तेव्हा, लय वेळ झाल तो मी झोपलायलो म्हणून, आणि हे केलो नाही.
बरं बरं बरं, मी म्हणलं कसं संध्याकाळचं थोड शांतता असते ना, दिवसभर कस कलकल वगैरे असते मुलांची. हम्म, आणि त्याला शांतता लागती.
हा दहापर्यंत करू शकताय कॉल, दहा नंतर कसं मग घरी घरात सगळी झोपतात ना, मग मम्मी एकटीच बडबडणार, मग त्यांची पण झोप. क हे हुणार, पूर्ण होत नाही, म्हणून उचल म्हणून म्हटलं तुम्हाला उद्या करूया कॉल.
बरं बर.
हा. आणि काय?
हा ते आषाढी एकादशी बद्दल काय माहिती आहे तुम्हाला?
काय नाही माहित. तुम्हाला माहित आसल तर सांगा?
आषाढी वारी, म्हणजे आज आम्ही केलं. आषाढी एखादशी म्हणजे पांडुरंगाची हा म्हणजे आज देव हे जातात, देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजे आज पासून चार महिने, अ देव निद्रा अवस्थेत असतात.
हा हा, हम्म हम्म.
म्हणजे मग हे चार महिने आपण जास्त देव च वगैरे करतो ना. श्रावण महिना हे आपल्यास सभोवती ती शक्ती जागृत राहिली पाहिजे.
हम्म हम्म.
हा त्याला चातुर्मास म्हणतात.
हम्म हम्म.
हम्म, आणि शरीराला अ वे विविध असे म्हणजे अ उपवास वगैरे करून, जे वातावरणातील अ
हां हां.
कोनच? कांदा लसूण वगैरे ते वर्ज करायचं. म्हणजे पावसाळ्यामध्ये ते जास्त खाऊ नये. शरीरासाठी हानिकारक असत ते आपल्या.
हा हा, खरं का ओव्या म्हणतात की, चांगलं असत असं पण म्हणतात ना.
काय?
कांदा लसून.
म्हणजे चांगला पण आहे. पण हे पावसाच्या वातावरणामध्ये तो चांगला नस तो. म्हणजे पोटदुी जास् स्त कांदा वगैरे खल्ला तर पोटो दुखी वगैरे हे प्रॉब्लेम चालू होतात. वात, शरीरातील वात हे वाढ वाढायला सुरुवात होती.
हा हा.
हम्म.
हम्म.
त्याच्यानंतर चार महिने आपण जे देवाच करतो. त्याच्यामुळे जे आध्यात शक्ती जी पॉवर आपल्यामध्ये, म्हणजे अ काय म्हणतो आपल्या सेफ्टी साठी ती पॉवर होते आपल्या जवळ. आपल्या भोवती.
हा, आपल्या पाठीशी.
हम्म, आपल्या पाठीशी.
हम्म, हम्म हम्म.
त्याच्यानंतर अजून आषाढी वारीला जे वारकरी याला जातात. दर वारीसाठी जातात. पंधरा दिवस चाल मग ते आज त्यांचं दर्शन वगैरे, कळसाचं दर्शन घेऊन. काही भाविक कळसाचं दर्शन म्हणजे पंढरपुरात अ देव हा कळसावरती असतो आज.
हा हा. सगळ्यांना दर्शन मिळते? वाऱ्यांना?
अ म्हणजे कोणी लाईनीत उभं राहत. आता काल नऊ किलोमीटर पर्यंत अ रांग लांब रांग होती. मंदिरापासून हं. मंदिरापासून हम्म.
लई गर्दी असतेया. आज आता दोन तीन दिवस.
म्हणजे जवळजवळ बारा लाख भाविक तिथं जमा झाले होते.
हा. हा. हम्. हम्. हो ज चांगलाय पंढरपूर पण बघण्यासाठी. आम्ही मे महिन्यात गेलतो ट्रीप साठी. तिकडच सगळं हे प्लेस करून आलो. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर, विजापूर. गाणगापुर हे सगळं प्लेस करून आलो. देवांचं. अ मालवणला तेन जायचं होतं. मग ते कॅन्सल केली त्यांनी. मग इकडं गेलो. आता बघूया. आता मालवणला त्यां मी दिवाळी सुट्टीतून गेल तर जायचं.
पंढरपूरमध्ये कोणते कोणते मंदिर बघितले तुम्ही?
एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघितलो. आणि ते- काशीमठ का काय त आहे ना?
कोणता?
काशी मठ का काय -
कैकाडे महाराजांचा मठ कैकाडे. म्हणजे तिथं तेहतीस कोटी तेहतीस कोटी देव येत तिथं. संत वगैरे सर्व.
सगड सगळे देव पण आहेत सत पण आहेत. परत जे जे सगळं पूर्वीपासून आत्तापर्यंत जे जे देव आहे ते सगळं देव आहे तिथं. छान आहे ते पण मग-
तिथं पूर्ण म्हणजे देवांच्या लीला वगैरे सर्व दाखवलेल्याय.
हा. हा. हा. हॅलो. आणि परत -हे गजानन महाराजांचं. ब - मंदिर एक हाय ना? आत एन्ट्री करतो त्यावेळी? ते फक्त बाहेरन द, आत काही गेलो नाही. हा फुढं फुढं वेळ होतोय ना आम्हाला. फर्स्ट पहिला आम्ही- पंढरपुरातच गेलतो. मग दर्शन घेऊन वेळ लागलं. गर्दी होती त्यावेळी पण. रांगेतून दर्शन- हं. दर्शन तेन चांगलं झालं आमचं पण.
हं. हं.
हम्म.
तिथे अजून भरपूर आहे बघण्यासारखं गोपाळपुरा वगैरे ते. विष्णु ते विष्णु- नुपदाचं मंदिर आहे ते. नदी चंद्रभागेला ते ते बघितलं का?
नाही. चंद्रभागा तेवढंच बघितलो. ते पलीकडे जी जी मंदिर येत ते का बघितलो नाही. वे हे - तर चंद्रभागेच्या तिथं वर इकडं फुढच्या साईडला मंदिर यत ते बघितलो नाही. त्याच्या पली अलीकड इकडं मंदिर आहेत किती छोटी छोटी.
हा. हा. हा.
ती सगळी बघितलो. चांगलेय ते पण. भारी आहेत बघायला. बघण्यासारखं आ - हम्म.
छान आहे पंढरपूरला पण बघण्यासारखं.
हम्म होय काय काय?? ते गजानन महाराजांचं मंदिर स्वामी समर्थ गजानन महाराजांचं मंदिर बघायचं होतं परंतु वेळ होतो ना मग ते राहिलं ते राहिलंच, परत आता गेल्यावर बघू ह् आणि तुम्ही गेलता कधी पंढरपूर ला कवा?
हो आम्ही आत्ताच गेलतो याच्यात अधिक महिन्यामध्ये
हा हा..
हम्म आम्ही पण तेव्हा ते कैकडी महाराजाचा मठ ते बघितलं
हां चांगलंय आहे ते
हम् खूप छान आहे म्हणजे खूप चालाव लागतं त्याच्यामध्ये
हो चालावं लागतं हम्म..
ते तुकडोजी महाराजाचा मठ पण आहे तिथं, चंद्रभागाच्या काठाजवळच
हा ते सगळं बघितलो की हा आणि कोणाचं कोणाच तर तिथे आहेत ते सगळं
गजानन महाराजांचा मठ स्वामी समर्थांचा मठ
हां..
ज्ञानेश्वरांचा मठ, हो खूपय तिथ म्हणजे जे भावि भक्त बघण्यासाठी, राहण्यासाठी सोय असते त्यांची तिथं
हा कन्फ्युजन होते माणूस तिथ व्यक्ती तिथं गेल्यावर कि कोणतं कुठलं मंदिर बघायचं कुठलं काय आणि सगळी आम्ही दहा जण गेलेलो एखाद आणि दुसरं बेपत्ता पण होऊ शकत एवढं गर्दी होती देवळात त्यावेळी आम्ही गेलतो त्यावेळी
हम्म..
गर्दी भरपूर राहते कधीही जात तिथं
काय म्हंटला?
गर्दी खूप राहते म्हंटलं तिथं
होय कायम गर्दी असत्याच आमच्या अगोदर हे आम्हाला कळना झालंत, तर कुणीकडनं दर्शन घ्यायचं मग पहिला खाली गेलो आणि तिकडनं मग तिथली लोकं म्हंटले ती तिकड जावा मग परत तिकड खाली खालून खालून वर दर्शनाला जायच असते ना आम्हाला माहित नव्हतं